हा ग बोल ना हॅलो बोल ना बोल ना आवाज येतो, नमस्कार कशीये.
तुम्ही. झालं जेवण होयग नाही.
हो झाले जेवन वगैरे आणि सकाळीच जेवते मी. वजन कमी करायचंय.
मी अ खाते तर खाते म्हणजे माझं पण लिमिट तेडीच हे पण वजनच वाढत
म ना खाता वाढतन.
माझं वेट ना अम्म. अठ्ठेचाळीस किलो चिनी.
अय्या माझ घेऊन जा ना माझं माझं वीस किलो जास्त तय तुझ्यापेक्षा
म्हणजे मी होती ना जेव्हा कॉलेजला असतानाच माझ अडवतीस बस सदतीस, अडतीस, एकोणचाळीस.
अच्छा संतूर मम्मा मग बरय. म्हणून तू आता सागते,
मग नंतर डिलव्हरी नंतर थोडं फार झालं वजन. पण मग बरे हा तेवढा पेक्षा हा आधीपेक्षा बरी आहे आधी खूप बारीक होती.
तुझी हाईट पण असेल ना. हा मी पाचचीच आहे. आणि त्यात पासष्ट किलो वजन आहे म्हणजे तू् विचार कर. तुझ बऱ्यापैकी बरोबर आहे हा तुझ बी एम बी एम आय प्रमाणे बरोबर आहे म्हणजे ड्रेस
हो का हो हो मग तेच न मी फॅशन करू शकते काय पण आता कसं माझी लहान म्हणजे जी बहीण होती ना तिची सगळ्यात नसल्यामुळे मुळे तिची तब्येत होती खूप आमच्या घरात जी मोठी होती तिची आणि त्यांच्या जळपासारखेच आणि माझे कपडे मी सगळ्यांचे दाबून वगैरे घालू शकत हकत होती ह ह पण माझे कपडे कोण माझे कपडे कोणीच घालू शकत. न तर मी देत होते ना मला आवडत नव्हते म्हणजे माहीत हीचे कपडे कोणी घातलेले त्याच्यामुळे ना म्हणजे तो एक कव खूप भारी नाही का की बाबा वजन तेवढंच, तेवढंच आहे अजून काही वाढलं नाही गल्लीमध्ये आमच्या माझ्याच बरोबरीच्या सोना अ खूप म्हणजे पाच सहा लग्न अशे एकामागे एक झालेले. पण आत्ता त्या डबल जेऊन गेलेल्या माझ्या पेक्षा नाही का? तब्येतीने हा आणि प्रत्येकाच शिजर किंवा नॉर्मल असंच झालेलं डिलिव्हरी आणि सगळ्यात मोठा आमच्या गल्लीमध्ये, म्हणजे माझा मुलगाच पहिले झालेला ना, लेट लग्न झालं पण मुलगा माझा पहिले झालाय हम्म मग ते त मुला मुलगा मोठा असताना. पण मग तब्येत एवढी बारीकच कशी काय मध्ये बाजूबाच्या बाईक का रोज नाही का चक्कर मारायला जाणं वगैरे रात्री जेवणानंतर बाई एवढं म्हणजे हे ज असून पण दिसत नाही तब्येत तिची वाली. कसं मग कसं आपण का काही कपडे वेअर केले तर लगेचच सगळ बघतात लोक हा की काही घालू शकते ही त दुसऱ्या दुसरे कपडे कोणी घातले त मग त्यांना कस थोडा साईजचा प्रॉब्लेम असतो. किंवा कमरेचा भाग दिसतो किंवा हे ते पोट दिसतं वगैरे, वगैरे,
माझं तेच ए ना ग
मग माझं तेच आहे म्हणून आता एकदम याच्याने वेट लॉस साठी प्रयत्न करत आणि मला कस मला माझ्या प्रोफेशन साठी मला असं वाटत की मी व्यवस्थित राहिली त तर समोरचा क्लायंट विचार करतो की नाही अरे
ते कसं हो बरोबर आता मी पार्लरच केलं म्हणजे कस आता बघा मी जर चांगली राहिली व्यवस्थित राहिली तर समोरचा बोलेल मला ही पार्लर वाली एवढी चांगली दिसते म्हजे शंभर टके चांगलं काम करणार, त्यांच्या एक मनामध्ये असं, एक हे होतं ना.
बरोबर.
माझ्यासोबत असं काही आता फॅशन बद्दल म्हणायचं म्हंटलं तर मग बघा, अ पूर्वीपेक्षा आताच खूप चेंज झालंय ड्रेस म्हणा किंवा राहणीमान हे ते सगळ्या गोष्टी.
अगं आ पहिले पहिले कस म्हणजे आता आम्हाला ते शिक कवायला गेलं ना.
हम्म.
फॅशन कस असतं माहिती का दहा दहा वर्षाने तेच रिपीट
हो -हो बरोबर.
हा दहा -दहा वर्ष आता तू आता जुन्या प्लेन साड्याचा ट्रेंड जो आलाय तो, अ
प्लाझो झाली. हॅलो.
फॅशन अस फॅशन आणि एक, हॅलो आणि एक फेल झालेली प फॅशन.
ह ह.
अस.
मग ते पण नाही नाही, पूर्वी पूर्वी ते बघा ते प्लाझो पॅन्टी वगैरे माणस घालायचे, आ ता लेडीज बायका वगैर
अ हा प्लाझोय ना, पहिले सगळ्यात जास्त कोण घालायचं पारशी पारशी असतात. ना त्या लोकांच्या त्या त्याच पॅन्टा असायच्या. म तिथून ते इकडे पर्यंत आलं.
हम्म- हम्म हम्म- हम्म.
अस.
आणि ते कसं नाही पूर्वी ते माण साचे पॅ्टी पण बघ किती मोठ्या मोठ्या अशा त्यांचे बॉटम वगैरे खूप मोठे मोठे असायचे.
हो.
आता परत निघालेलं किंवा ती नॉरो पॅनटी त्या मागे बंद झालेल्या परत सुरू झाल्या आता.
सॉरी कोणते ते बेल बॉटम.
बेल बॉटम पण आणि ती नॅरो पॅट म्हणजे अशे पेन्सल टाईप असते बग खाली पूर्ण फिट, त्या आग म्हणजे पायात जात पण नाही पण मग कॅरीबॅग लावून लावून ते पायामध्ये टाकत.
फारसी पॅट त्या फारसी.
चीनच्या नावाखाली लोक आता ट्रेंडिंग जे निघाल ते घालण्याचा प्रयत्न करतात, किंवा म आपण तस एकदम चांगलं दिसणार सुंदर दिसणार त्यांच्यापेक्षा ते आता कॉम्पिटिशन झालेलं आहे
कॉम्पिटिशन पण आहे ना काही काही ना सेन्सस भ्रम असतो अगं फॅशनच्या नावाखाली घालताय पण तु मी तुम्ही तुमचा बॉडी टाईप बघा पाहिले काय बॉडी टाईप आहे हा त्या बॉडी टाईप प्रमाणे तुम्ही की तर तुम्ही म्हणजे एकदम सिमपल याच्यात सुद्धा खूप छान दिसू शकतो
हो मग
असं असं नाहीये
आता तू नाही -नाही फॅन्स ड्रेसऐवजी तू एखादी कॉटनची साडी घालाल किंवा काही एकदम साधी सिमपल राहा बरं तरी सुंदर वाटतो माणुस
पण तुम्ही कॅरी कस करता तुम्हाला किती हे ते त्याच्या प्रमाणे मग तुम्ही जर केला ना
आता मी मला स्वतःला काय आवडतं मी करते सगळ्यांचं छान हे पण मला ना प्लेन साडीन प्लेन ब्लाउज आवडत
हम् माझे पण तू बऱ्यापैकी बघितले ना तर ब्लाउज एकही ब्लाउज ला डिझाईन नाहीे सगळे ब्लाउजधे गोळगळ्याचे असतात माझे
हो मला मला स्वतःला पण आहे ना इव्हन सगळे म्हणत अग तूच कर म त आणि मला आवड मला प्लेन म्हणजे मी माझ्या मुलीलाधा त प्रिंटेड नाही घेत मला खूप कसं प्रे प का आता माहिती आहे का आपण किती पण झाड असलो किंवा काय ना तर त्याच्यात आपली फिगर अशी हे नाही होन येत असं डोळ्यात नाही येत हा प्लेन साडी आणि हाईट कमी अस ना तर मग स जास्त पॅटर्न वगैरे नाही फॉलो करायचं
अच्छा अच्छा साधं सिम्पल राहिलं तेच महत्वां
मग त्याच्याने काय होतं क्लासिकल लुक पण क्लासिकल लुक पण येतो आणि हे पण होत
हम्म हम्म हम् हम् हम
हा क्लासिकल लूक येतो येतो आणि आपण म्हणजे असं गावटी पण नाही वाटत आणि कमी याचे छान
बरोबर ना आता थोडं कसं तुम्हाला आता त्या गोष्टीच माहिती माहितीेत म्हणजे क कस काय कुठे वेर करायचं किंवा कोणत्या मॉडेल कोणतं सुटवणार या गोष्टी माहचणार शंभर टक्के मग थोडी त्याची पण माहि वाल तु्ही आता मी कसग बघा माझे आता तुम्हाला अठ्ठेचाळीस एज हे सांगित मी वेट सांगित त्या हिशोबा तुम बॉडी टेक्स्चर कसं अस तुम डळ्यासोर आ असेल मग अस कोण टा कपडे वगैरे घालायचे असं
म तू सम ह सा जर घात त्या तू खप बारीक नाही दिसणार आणि अ साडी मग साड्या आहे ना मग तू कश वापरायच्या ऑरगॅनझाच्या वापरायच्या कि सिल् वापराय लिनन वा त्या कस जने ना आपला बॉ म्हणजे त्या बॉडीला अा हे नाही होत ना हग नाही करत. बॉडीला चिपकत नाही म्हणून आपण एकदमच. म्हण ख बण नाही ख. दिसून पण उपयोग नाही म्हणजे मडयम असला तर.
हा हा मस् हा.
म्हणजे माझ्या ओळखीत पण ए का आहेत ना ते खूप उंच पण आहे पण खूप बारीक आहे. पण मग त्या ना एकदम अंगाला चिप. कणारे कपड घालत मग त्यांना हो. बारीक पण दिसत म्हणजे लोकललेटरली हँगर.
ह.
किंवा स्केलेटने असं म्हणत आपल्याला तस पण नको असतं ना. आपण एवढे पैसे छान खर्च करतो दिसायला आपण. कार्टून फुल्ल.
हा हा नाही पण माथा बर प कि मा. ते म्हणतात ना की तू तुझ ते अ म्हणजे. ड्रेस चा सेन्स हा. ड्रेसिंग सेन्स चांगला आहे म्हण तुझा ना कि बाबा कोणत्या. कोणत्या फंगशनला कुठे कायालायं. किंवा काही नाही हे कळत बाबा तुला असं एक पार्लरची कस्टमर आहे माझी आली. आता स्टेटस वरे बघत असते ना मग ति म कमेंट. ली मागच्या बेस कंवा तुमचा ड्रेस सन्स वगरे खूपच्या तुमला एक फोटो टाकल मी माझ भावा. डिझानि कोर्स काही केलेलं नाही. फक्त एक जनरल माहितीय की बाबा कोणत्या याच्यावर कोणतं काय सुटवणार काही नाही नाही का हा.
आणि तुझं आणि माझं प्रोफेशन पण असं कम्पॅटेबल आहे.
हम्म हम्म कसं आता बघ म्हणजे मी. मला असं लग्नाच्या हिशोबाने असं एकदम काही कलरफुल लेहंगा नको. ना मग काहीतरी ते क्रीम कलरचा घेतलेला मी. म त्याच्यावर ज ज्वेलरी काय श. पाहिजे मम्मी ज्वेलरी वगैरे काहीच नाही फक्त सिम्पल एक हार घेतलेला कारण वीन एक होता ना तो. डडीप वि ने ग होत पुडस. आणि बॅकचा पण मोठा होत थोडा तर. त्याच्यामुळे त्याच्यावर कोणत ज्वेलरी सूट करणार काय नाही ज्वेलरी म्हणजे काहीच घ मी रिंग नाही किं बँगल्स वगैरे काहीच नाही फक्त. गळ्यामध्ये हार आणि कानातले. पण तरी म्हणजे भरपूर जा ना ते तयारी केलेली ती आवडली माझे. मझेच्यान काला कि हा हो. तुमच्याशी बोलून पण थँंक्यू.